हो
काय करते?
ह.
स्वयपाक झालायं, तूझा झाला का?
हा. हे काय भात झाला, भाजी झा होत्या तवर आल्या मावशी. खेळू द्या ना ओ दाजी. नाही गं, स्वयपाक करते. ह.
अग तो शब्द नाही तो शब्द नाही घ्यायचा. तो शब्द बोलायचा नाही.
ओके ओके. ओके.
तुला आधी सांगितलं की मी सगळं व्यवस्थित तरी गडबड कर.
समजल काय बनवलं तू?
खिचडी.
अच्छा.
तुझं काय चाललंय, नाही.
मग
असंच बनवलय,
काय स्पेशल ग. कतूला कतुला स्वयपाक करायचा कटाळा आला होता.
कंटाळा आला होता.
अय हो काय कटाळा करते तू मग दजी र उपशी मारशील बर,
् नाही आज होणार नाही ग.
ह तस काय नाही होणार.
आपण हे ना तो शब्द लही वेळा बोलतोय.
हम्. मात काय बोल म्हे
पैसे कट होतील त्याने
ह.
पाहिलीच कसं काय होत नाही काय ना.
तिचा आवाजच नाही येत ग.
तुला येतो ना आ माझा आवाज
हा तुझा आवाज एकदम क्लिअर येतो म्हणजे नाही का हो, तसं तिस म्हणजे ती काय बोलते तेच समजत नाही.
हा मला पण द्यायच होतं त्याचा आवाजच येत नाही.
म्हणजे ती दोन शब्द बोलली का त्याच्या पुुढती काय बोलतील तेच कळत नाही. आपला एकदम अस परफेक्ट आवाज यतो नाही.
जस आपण साधा कॉल लावलाय.
हा तसं तिचावाला नाहीय तिचावाला म्हणजे ती काय बोलते काहीच कळत नाही मला.
किती मिनिटांनी कॉल केलं बघितलं ना आपण दहा मिनिटाच्या आत कॉल कट करायचाय.
आता तशी दोन मिनिटं झाली.
अ अ हिची आयडीिया बघितली मी गौरीची कसली कसली झाड दिसती.
मम्मी तुला तू फली तेच म्हणात होते किती तब्येत दिसती तिची परत
म्हणजे लग्नात तरी बरी होती.
अगं त ओळखच येत नाही त्यात तिला ते गॉगल लागले आहे ते गॉगल बघितलं ना कं दिसतो मग तिला सूट पण नव होत आध तरी सुटवायचं तो
हा तो वेगळा चष्मा होता ना.
आधीच तरी सुटवायचं आता तर ते पण सुूट होत नाही. आणि साडीवररत ल तब्येत दिस तिची
डी इनशरसते मी बघितला तर त्याला डेळेस टाकली मी माझ्याकडे नव्हती ती आयडी.
हा.
तिने लगेच एक्सेप्ट केली मग मी त
हम्.
म्हणजे लच बरी दिसायची.
मला वाटतं तुझ्याकडे आयडी आहे म्हणून मी तुला विचारल तो
नाही. माझ्याकड आपण कॉलेजला होतो ना ते आयडी होती माझ्याकड पण
तिने ना आयडीचं नाव चेंज केलं. ह आवड आयडीचं नाव चेंज केलं का नवीन खुले हो ते काही नाही मला रिक्वेस्ट आली त मग मी फक्त क्सेप्ट केली.
नवीन खुल्ल्या अगतीने आयडी.
हा तिनं नवीन खोलली ना त त्याच्यावरून मला तिने रिक्वेस्ट टाकली होती मग मी ऍक्सेप्ट केली.
हा हा.
हा पर ते पुूनम जादा होणे का?
हा हा हा तिला पण बघितली हा त्याच्या तुझी आयडी माझ्याकड.
तिची आहे ना ती धनश्रीची पण ह वर का माझ्याकडं.
धनश्री कोोण गाडे हा माझ्याकडे पण य तस.
आणि ती तेजस तेजस रे का तेजस्विनी काय तिचं नाव
हा हा हा.
तेी कसे दिसते तिच्या नावला पुढे एवढी एवढीच
हो दिसून उरलंय मोठा दिसतोय फक्त एंगेजमेंट झाली ना आता
हा एंगेजमेंट झालीय तिच्या नवऱ्याची काय तब्येत दिसती ती कशी दिसती.
टेन जर दिस ती आहे.
हा मी बघितलं मी म्हणजे ना तिच एंगेजमेंटच म्हणजे बघितलं बर का पण त्या तेवढं काय? कळालं नाही बर का तिथं मेकअप स्वप्नच केलता.
होती ना हो.
ना ते दिव्याच कस घ्यालच तसं मेकअप बघितला ग तू
कोणाचा?
दिव्याच स्वपनाने मेकअप केय तर म्हणजे डायेक्टच्या चेहऱ्यावर कळून येत होतं मेकअप
तुस एंगेजमेंटचा
हा.
त्या लग्णाचा
एंगेजमेंटच लग्नाच कुठं का तिच लग्न तिकड नाही का झालं दुसरीकडं तिचं तिचं लग्न तिकडं झालं अ ग तिचं लग्न. तिकड झालं त ना प्लर आली पण तिकडचीच लावली होती. तिचे एंगेजमेंट ज बघ तू.
त्याच्या लग्नाचा भाजी झालता.
हाशी काढला घरी गल.
हम् ते एंगेजमेंटच म्हणजे दिस चेहर्या डायरेक्ट कळून येते.
हम हा हा.
तुला ती दिव्या माहिती कुठं आहे.
हो.
नती नाही का?
ह.
काय? पाच मिनिट थांब. प्रया चा फोन हाय.
अ त इकठ बोल की
हा तिकडंच बोलते तुझ्यसोबत बोल.
आपण साध कल नाही बोल.
हा ते दिव्याचं बघितलं ग तू ते तिच्यावाली आयडी बंद आहे वाटत बरं का?
कोणती लगे अ देवरे
लगेन हा देऊ दे देऊ दे.
हम्म हम्म.
तिची आयडी बने. मी ना आत्ताय ना म्हणजे माय बाॉबल मध ना एक साक्षी नावाची मुलगी आहे बर का?
हा तू मला म्हटली होती तिझी रिक्वेस्ट आली.
हा तिच्याच्या म्हणजे तिच्यावरी ना स्टेटसला बघितलं होत मी म तिला मी सहज विचारलं. दिव्य तुझी कोण आहे मग मला म्हणे फ्रेंड आहे तिच्या म्हणजे तिला अं वेगळं दिसते. इतकं मोठं सिंदूर लावती गड्यात इतके मोठे म्हणजे नाही का एखादा नाही का? हा एकदमच सोनं सोनं घालतं. गळ्यामध्ये एकदमच फार ते घालतं गळ्यामध्ये फार
खूप जास्त.
तीन हा ते एकदम असं ओर वाटत बघते लग्न झाल्या होती गळ्यातले घातलेलं.
हा हम.
हा तेवढं घातलेलं. आणि ड्रेस वरती बर का साडीवर तर ठीक आहे आपण समजू शकतो ड्रेस वरती. हा हा नितीश हात म बांग. ड वगैरे मी तिला म्हट तू हिला घस का ओळखते मी ती म्हटली माझी फ्रेंड आहे. म्हंटलं हो का फ्रेंड आहे का मग सांगितलं तिनं मला असं बर का?
हम्.
बाई त इतकी विचित्रतीच होती बापडे
ना पण तिच्या मला तिची आयडी होती बरं का पण तिच्या आता स्टोऱ्या सगळं सगळं बंद आहे.
तिची आयडी आहे एक अ मी पण बघितलं पण मग तिची स्टोरी वगैरे काय दिस. स्वप्नापण नाही टाकत पहिले टाकायची.
तिची स्टोरी ना.
हा.
सासरे असं.
तिचं लग्न झाल्यापासन बंद केली तिनं.
नाही ग लग्न झाल्यावर तिचा बड्डे नव्हता एकदा टाकली हो त
त्याच्या नंतर तर मला काही दिसलच नाही दिस.
आणि त्याच्यानंतर नाही दिसलं ती एकदा असं सिंदूर गळ्यात वगैरे घालून बड्डे ला उभी होती.
हा ना मग त्याच्यानंतर प ते एकदा मी बघितलं होतं ना त्या वतीिने ल असं ओव्हर केलेलं होतं. त्याच्यानंतर तर मला काही दिसलंच नाही तिचावालं
पण आयडीला तर काय टाकल होतं की दिव या ब्युटिशयन
हा पण तेवढं ती गौरी गौरीला गौरीचे एक हरती ना तेवढं दिव्याचं नाही दिसत काहीच
हम्म. अग त्या बेस्ट फ्रेंड होत्या ह दिव्या आपले उगा नाही का गौरीने आली म्हणून दिव्या चिटकली. अशीली गंमती त्यांची
तेच ना पण मग तरी पण एक फ्रेंड मध्येच थोडंफार मोडतस ना ग. हे आपल्या सारखं आपल्या मध्ये नाही का माधुरी आणि मुक्ता चिपक्या तसो.
मगीने एकदार एक का आपले भांडण झाले होते तर तेव्हा काय म्हणत होती मग तेी की मला तुमचा ग्रुप सोडायचंय दोघी जणी अरे आपण ग्रुप चालवतच कुठं होतो सोडवायला
हा ना तू आपल्या ग्रुप म तस. हा आपल्या ग्रुप मध्ये तसं पण य तिघी बाळाात घुसायची ती वैष्णवी माधुरी आणि
आपला ग्रुप होताच. कुठं पण आपण दोघी होतो बाबा बास बाकी सगळे बळे चून चिटकायच्या. आणि ग्रुप कसला ग्रुप हा.
माकूष
बडंच ग्रुप.
बळाच ग्रुपला नाव पडलं होतं.
तू मी आणि सारीे होतो बाबा आपली पण ती सारी केली नंतर तू मीच राहिलो.
सारीख आपण कधी गेली ग वर्षाच्या पाले एंडिंगला आपले पेपर होते त्या वागे.
म्हणजे फर्स्ट इयर लली ना.
हम. त्याच्यानंतर तर सारिका नव्हतीच. हा हे बाकी चालत आपल्याकडं.
नाहीतर आपण तिच राहतो आणि फर्स्ट इयरला ती मुक्ती आपल्याला चिटकत तरी होती का?
हा अ ठेवायला
बघ चिटक नाही फर्स्ट इयर ला ग आपल्याकड बघत तरी उच आणि माझ्या दर. त्या बारावीच्या त्याच फ्रेंड होत्या. आणि मी त्यांना बोलली की
सोपच आहेना वाटतं.
ह म पाचवीपसून सोबत होतो पण आता कॉलेजमध्येध्ये आल्यावरती तर त्याच फ्रेंड ना बारावीच्या
हा.
तर ना ती फक्त नाही काल मी अभ्यासू आहे अशी तशी आणि त्या माझ्या आधीपासून कॉलेजला यायच तर मग त्यांना थोडस माहिती क कुठं काय कुठं काय नाही आणि मी आले ना फस् आणि मी आले ना फस्ट दिवशी झालेय ठेव का अकराव्या मिनिटाला ठेवायचे. झाले काकरा